दॅट वन इज द लास्ट कॉल.
कळलय मला ते.
बाकी, आणि काय चाललंय?
काय नाय, निवांत ए मंग. ते फक्त तेवढं, इथेनॉल बंद करा. व्हय.
कसं काय मग, थांबली का नाहीत?
म आज मल्हारच्या शाळेत मीटिंग एक होती.
आणि पाऊस नव्हता मग तिकडं रात्री
तिक तिकड.
हा. हॅलो. पाऊस नव्हता काय म्हणलं? आवाज, आवाज कट व्हायला चांगलाय तुझा. ए मी रेंज मध्येच हाय, बाहिर हाय, रस्त्यावर हाय आता आणि कुठ जाऊ सांग? हॅलो.
सत
तेच नव्ह पाऊस नव्हता काय तेव्हा? म्हणलं मग.
तिकडं नाहीच हाय पाऊस.
मग इकडं आपल्या इकडं आल्यानंतर
आपल्या इकड रात्री होता की, रात्री कमी झालता सोड.
हू हू हू मला वाटलं काय थांबल्यात वाटतं? आज येणार असतील.
सकाळपासन परत चालू झाला. मला माहित होतं.
हुं.
तूला म्हणलं नाही काय येणार आहेत म्हणून?
होय. मग धुरी आलता, ते चेक झालं काय?
झालं की काय नव्हत? गाडी बी चालवून आलो.
काय झालतं?
सकाळी गाडी मी चालवून बी आलो, सकाळी
झाल व्हय म काय प्रॉब्लेम नाही? श्रीनाथचा जीव काल वर खाली व्हालता नाई. चल विजया जाऊया आपण, जाऊया चल.
शिरनाथ आलता की, काल रात्री झोपायला.
नाही, मग सकाळी कवा गेला.
सकाळी नऊ वाजता सोडून आलो मी.
असं झालं व्हय. आणि काय बाकी विशेष तुमच्या राज्यात काय अपडेट्स? अभ्यास हाऊ द जोश. हा ऊ द आमच्याकडे मगाशीपासून पडायला लागलाय बघ. आता आणि
आता त्या प्लॉट त्यासाठी आज रात्रीपासून इंटरनेट बंद करणार आहे असं कानावर आले काय करतात काय माहिती
अशासाठी
ती तिकडचं प्रोटेस्टचे व्हिडिओ व्हायरल वहिलेत ना
हां
पोलिसांनी मारलेलं ते इं्स्टावर म्हणून.
मग काय करणार इंटरनेट बंद करून काय करणार आहे स मना
इंटरनेट बंद
बरं ठीक आहे आहेय तुम्ही इंटरनेट बंद केला टी व्हीवर ज्या न्यूज तर काही बंद होत नाही तिथनं कळताच की लोक
टीव्ही वरच्या न्यूज विकत घेतल्यात ग तिनी
हम्
नाही मॅ नाही उस तरसे दाखवतच नाही आहेत
काय अवघड आहे असं चालत राहिलं तर सगं अवघडच आहे ते काँग्रेस होतं ते बरं होतं म्हणायची विळा आल्यात.
हमम
खरंच बरवतं शंभर पटीनं बरवतं
मकाै
पेट्रोल मग डिझेल मग गॅस मग हच्या आईला ते ओटीपी आणि बीटीपी कुठं काय प ता पण नव्हता आता रेजिस्ट्रेशन करा ओटी पी आला तो व्यालेल एवढ्या दिवस तिथं जाऊन रांगेत थांबा मग सिलेंडर मिळणार आमच्याकड दारात येऊन दयची काय सिलेंडर होम डिव्ही होती आता बंद केलं आमच्या इथं बंद केल्या काय करायचं सांग रजिस्ट्रेशन करायच ओटीपी आला की नाही मग एका ठिकाणी येतोय तो गाडी घेऊन तिथच सगळ्यांनी जाऊ सिलेंर घेऊन यायचं म्हणा
इथं कसं आहे कोल्हापुरात
अरे तुमच्याकडं कसं बाबा कॉलनी आहेत ना त्याच्यामु आमच्याकड काय म्हणतात की आम्हाला असं एवढ्या एवढ्या डिस्टन्स वरती एककाला असं जाऊन आता बरं ठीक आहे तुमच्या एका गल्ली त्या च ए के ए सिलेंडर देणं आम्हाला परवडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे
हम्म
आणि प्रत्येकाचा कालावधी माहागं पुढा आहे नाही सिटी लेव्हलला आहे तो पंचवीस दिवसांचा कालावधी आहे आणि आपलं हेच आहे ते काय म्हणते ती जे ग्रामीणचं आहे की नाही ते पंचेचाळीस दिवसांचं आहे
वय
आता आमच्याच घरात एय ते शहर आहे ए काय ते ग्रामीण आहे ए काही ते पंचवीस दिवसान ओ रजिस्ट्रेशन केलं तर चालतंय आणि दुसऱ्याचही त्याच पंचेचाळीस दिवस झाल्याशिवाय नाही
असशं कध
ग्रामीण आणि शहर ते भारत गॅस नाही ते ग्रामीणमध्ये मिळ आणिच पिता इथ ते ह्याच्यातन मिळे सिटीत न मिळे
म मा उघडं
हा सही काममच्याात मग ए काही ते पंचवीस दिवसांना रेजिस्ट्रेशन करायला अलाउड होते आणि दुसऱ्याला मग ते सांगतय अजून तुमचा वेळ भरायचाय थांबा म्हणून मग ते ओटीपी आला की मग जायचं आणि सिलेंडर घेऊन यायचं तरी नशी रांगेत आणि थांबायला लागत नाही नाहीतर ती बघितलंच नव मधी. सगळं गाव शाळेत उभारल्या गं रांा लावून थांबत होतं रेशनच्या दुकानात थांबल्यासारं
वय गेल तुम् मही एकदा
मग सगळं बंदच करून टाकलेत आता
अर ती भूतान आणि नेपाळ आपल्याकडनं घेतात पेट्रोल
लाईट बांगलादेशला लाईट पण आपल्याकडनं चालल्या
नाही नाही भारताकडनं पेट्रोल घेते तींच्या इथं प्युअर पेट्रोल मिळते
आणि आमच्या इथं भेसळ
आणि आपलं इथ ई ट्वेंटी बरं तीनच्याही तरं आपल्यापेक्षा रेट कमी आहे आपल्याकडनं पेट्रोल विकत घेऊन
आमच्या इथं काय करायला लागल्यात तेच कळण्यात आले आणि तरी बी अजून भारत कर्जबाजारीच आहे
काय करायचं
काय रे भारताचा पैसा स्विच बँकेत अडकलाय किती आहे असं अडकलाय एवढं गरीिबी आले हच्यावरती
मला काय कळण झाली काय करलेल
च्या जीवावर यांनी देश चालवायला लागल्या नेमका यांचा अडकलाय किती पैसा मंत्रिनी
से हो अई ठााला आहे मला तर
मला क नाही कशाला असं काय आम्ही आल्यावरच सगळं सगळं बदल उलता पालत व्हाय दीग काय कोण अस ते टीसीएसच बघितलं की मी बीएसी ब बीएसी आणि बीसीए वाल्यांच्यासाठी आहे
ह उघड जा ब
इंजिनिअरवाल्यांच्या सा नाही इंजिनिअर लोकांना कुठेच जागा नाही फक्त इंजिनिअरांनी घरात बसायच खायचं प्यायं आराम करायचा
ह
ह
एवढंच आहे त्यांच्या नशिबात फक्त आपण झक मारली आणि ऍडमिशन घेतला असं वाटायला लागले ग् कुठ तर बहीर गेला असतो बरं झालं असत तू ग मला काय सांगू नकोस मला टेन्शन येते मग माझं डोकं दुखतं आणि मग माझं राहिलेली चार केसं पण आता पांढरी व्हायला आल्यात होणारच आहे ती पण आजीच होतोय मग मी चष्मा केस पांडरी झालं सगत काय
हे निकाल व्यवस्थित लागय पाहिजित ना ते काही खरं नाही हे ज काही नाही का ऑल इंडियाचं आणि तेे आपला चुकायचे
मग कुठला निकाल चांगला लागायला पाहिजे
तेच की ते नीट च एकझाम च टेन जी
नीटचा निकाल लागला की हे झालं की सगळं
अरे खरं त्यात पण आत्ता घपला आलाय परत
काय घोटाळा झालाय काय ते बघितलंस तू एज्युकेशन सिस्टीम बघितलीस तू मला माझ्या भावाना रईल टाकल्या बघ ते जेच जेचं म्हणजे ज्यांनी ज्यांनी पैसे दिले त्यांच्या अनसर शीट स्कॅन करत त आपिकट अन्सर शीट बनवत दुसराच बघून तिथं सोडवतोय आणि त्यातन ती पेटीतन ती ती अरे पण का म्हते मी त्यांच्यासाठी एवढं काम दुसऱ्या जनतेनं काय काय करायचं सर्वसामान्य त्यांनी काय करायचं
तेच सांगाय लागले तो आता नवीनच कॅम आला आहे समोर
डोक्याला ताप आहे बाबा खरंच
नव नवीनच आलेय ते आत्ता पण हु जी नकाला लागलाय
म्हणजे मला काय म्हणायचं माहि काय सामान्य जनतेन जगायचंच नाही हे जगणार फक्त
त्यात त काय जाते सांगू ऐकी, ते आता नवीन नीटचा निकाल लागलाय.
हम.
त्यात काय केलं आहे माहिती काय?
हम्म.
पोरांचं असं म्हणणं की, आम्ही हे लिहिलेलंच नाही आहे. पेपर
हम्म हम्म.
तिन्ही माप आन्सर सीटच बदलल्यात.
का?
काय माहीत.
का खरं?
काल काल बघितली नाहीस काय?
हम्म.
सगळे आन्सरशीटच वेगळे आहेत. पोरांनी प्रुप सहित आणल्यात की,
हम.
मग पहिल्यांदा कसं तिने लिहिल्यावर तेना माहीत असतंय ना काय लिहिलंय.
होय. ते कार्बन कॉपी मिळत्या नव्हे.
हा, लगेजच मिळत्या. ती कार्बन कॉपी वेगळी आहे, आणि आत्ता जेव्हा निकाल लागल्यावर जे हे आलेत कणी. अ.. अन्सरशीटच्या वेगळ्या येत.
वाट लावा म्हणावं, एकदा सगळ्याची तर लावा.
मग काय करायचं?
काय नाही डॉक्टर करत्यात हिनी, मग एखादं पेशंट जातंय त्याला फाडत्यात. आणि मारून टाकत्यात, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे.
आता ते थलपतीन हे केलंय माहिती काय?
त्यांन नीट बंद केला, त्याच्या तामिळनाडूमध्ये.
नीट बंद केला. त्याच्यानंतर जर, दवाखान्यात उपचार घेेताना. जर कुठला पेशंट एक्सपायर झाला.
हम्म.
तर त्याला, त्यानं बिल भरायचं नाही.
तसच पाहिजे.
म्हणजे ही जे, हि जे दवाखाने आहेत कनी, तीनी काय करत्यात आता. पैसासाठी व्हेंटिलेटरवर लावून ठेवा.
हम्म.
हे करूया ते करूया असं, जे चालवलेल असतंय कणी. ते सगळं बंदच ओ डायरेक्ट.
तिचेही फ्रेंड आहेत. ते होतं कणी त्यांचं तसंच झालं की, त्यांचं वय झालेलं एज झालेलं काय? आणि त्यांना गरज पण नव्हती. त्यांना सॉफ्ट सॉफ्ट अटॅक येऊन गेल्यामुळ, त्यांच्या मेंदूला छोट्या छोट्या गाठी झालत्या. आणि डॉक्टर काय म्हणला सांग, आणि त्यांच मरायच्या वयात कोण ऑपरेशन करते व्हयं. आणि त्यांच्या ब्रेन ची सर्जरी केल्यात का? तर मिलिट्री कोट्यातन होतंय, पैसे मिळत्यात म्हणून. आणि केल्यात काय ऑपरेशन, आणि ज्या दिवशी ऑपरेशन झालं. त्या दिवशीच त्यांनी डेड झालत, म्हणजे जीव गेल्यास जमा होता त्यांचा. आणि तरी पण त्यांनी व्हेंटिलेटर लावून ठेवलेलं. चोवीस तासाची बहात्तर तासाची गॅरंटी देत. आ.. आणि मग लावून ठेवले, आणि तिथं डॉक्टर बाबा. चार पाच डॉक्टरांचा दवाखना होता काय, त्यातली दोन जण होती कणी म्हणजे मॅडम होत्या रे त्या. त्या सांगाल त्या ह्याच वय झाले, कशाला ऑपरेशन बिपरेशन. खाय प्यायला तेवढं खाऊ देत राहू देत व्यवस्थित आनंदात म्हणून सांगा लागल्यात. तर ऐकली नाही त्यांच्या मुलांनी जबरदस्ती त्यांची सर्जरी केल्यात अन सर्जरी झाल्यावर त्यांनी डेड झाल्यात.
हम्म
मग आता काय झालं अ नाही. अ तीन चार दिवसान काय केले सांग मग म्हणले ड मग त्यानी म्हणले. नाही आता ऑक्सिजन काढलं की कधी पण होऊ शकते. आणि तुम्ही घेऊन जावा घरी उद्या ये सकाळी डिस्चार्ज करूया. मग काय मग मग ह्याच्या वरण कळतेय ना. त्या माणसाची ताकदच पोहोचत नाही त्यावेेळेला तुम्ही ब्रेनची सर्जरी करायला लागलाय जरा तर काय
मग काय करायचं?
मग अवघड झालंय सगळं. बाकी आणि काय निवांत त्या शिऱ्याचं तेवढं फोन सपव त्याला जागा कर.
नाही मी त्याला कितीदा जागा केलाय त मी जाऊन फोन कराय पाहिजे
मी करतो थांब मला कर तिथं जान अन मला कर त्याच्यावर.
उद्या
हा उद्या कर आपण ते
अन त्यात कसय माहित्या आहे तेचा फोन त्याचा फोन असं शांत नसतोच कंटिन्यू फोन चालू असत्यात त्याचे.
असू दे मला कर काय करल ते कर तू उद्या जा अन कर मला
करतो की
हम्म चालते.
देला
चालते बाकी हम्म हम आठ वाजलं हम्म
संपल आता म्हणलं
होय आठ वाजले की
हो वाजनार मग काय टाईम थांब
हम्म
हमम
चालते चालते बघु आता काय तु काय करणार आहेस आता
आता काय
टी व्ही बघत बस मोबाईल बघत बस ब काय मिळत तर मला आपण पाठव आय विल चेक कामाच जॉब ओरिएंटेड
मी तुला तु पार्टी दे की
हा कुठं चाललायसा जाऊया की जाऊनया बाई हॅलो झालंय माझ तेच कि जॉब रिंटेड काय मिळलं तर पाठव आय विल चेक
काल
जाँबच रे काय मिळलं तर पाठव मी चेक करतो असं म्हणलो मी
हो पाठीवनार की ते इस्रोचं एक पाठवलेल ते बघितलंस काय इस्रो
नाही बघतो. की जरा बघतो
ते बघ कारण त्याला परीक्षा नाहीयाय
बरं बरं बघतो आणि सांगतो तुला
हां हां चालतंय. ओके
बाय बाय धन्यवाद हं हहहह अप पला मौल्यवान वेळ आम्हास दिला त्याबद्दल ऋनी आहे.
आई गं!
आभार प्रदर्शन, आभार प्रदर्शन हंहह
एकोणतीस तारखेचं लक्षात ठेव एकोणतीस तारखेचं
हा, चालतंय चालतंय
हा हा हां
हां ठेवू काय? बाय बाय झालं फोन वर